हॅलो.
हा काय करते.
ती वही बघून राहिली.
तेर काय बघते हेसरेल.
सिरिल नाही बघते मी लाफ्टर शो बघते.
हो का?
अम तू काय करते.
मी आता तयारी करते केस विचारते.
कुठे जायची तयारी चालून
कुठच नाही पण केस सकाळचे धुतलेले ते अशे ओडंले ना वारनने.
हम्म तुम्ही तरी कसधुतले मी तर केस पण नाही धुतले.
का नाही द ते तुम्ही केस तु्ही केस.
कंटाळाला मला कोणी माझे केस धऊन देईल तर बरं होऊन जाईल माझे केस धुवायला ये इकडे
केस धुवायला स्वतःचे हात लागतात दुसऱ्यांच्या हातने लाग.
नाही दुसऱ्यांच्या हाताने चांगले केस धुतले जातात.
नाही स्वतःच्या हाताने चांगले धुतले जातात.
स्वतःच्या हाता आणि हात दुखतात ना मग ते व्यवस्थित नाही निघत.
हम्म.
कोण आहे तुझ्या बाजूला हसून राहिलंय.
माझ्या बाजूला आताच वहिणी गेली काहीतरी बोलतच. हच. आ मी काहीच नाही तेच सांगितलं ना तुम्हाला आता तुला आता
हे सगचर जेवण झाले
केस हो जेवण झालं
काय जेवण केेत
आज का शेवच्या शेंगा मिरचीचा खुडा
हम
भाकर चपाती पण होती
चांगलं आहे मग छान जेवण केलं आज
हम् कोुणी काय जेवण केलं
मी
हम्म
मी बटाट्याची भाजी खाल्ली.
हो का?
पेडे खाल्ले.
हे दे पण खाल्ले
ह
आमच्या सईला देऊन जातेडे ते रडते
तुमचे साई काय नेहमी रडतच राज तला काही काम आहे का उद्याच काय निेयोजन आहे मग
उद्या सकाळमध्ये म्हणजे दहा वाजेला लगेच शाळेत जायचं पढा इच डे
उद्या तर मी तुमच्याकडे येणार आहे. मला परीक्षा द्यायची आहे. उद्या पेपर आहे तर
तुमचं ज्या ठिकाणी पेपर आहे त्या ठिकाणावर चालत जायचं. तुम्ही घरी कोण येऊ नसणार दादा असणार तर दादाला घेऊन जायचं.
हम्. तू सकाळी लवकर उठतो का? मला सकाळी लवकर जायचं आहे. मला कोण सोडायला आहे सात वाजेला?
हो का मग मी सोडून दिईल ना.
हम.
कुठलं ठिकाण आहे?
ते भारती मल्टीपर्पज
ह हा तेच ना.
हम्.
सोडून दिईल मी काही नाही पंधरा मिनिटवर अंतरावर आहे ते.
तुम्ही कुठे फिरायला जाणार होते ना, गेले नाही का?
नाही आता उ्हाच संध्याकाळी जाऊन उनच ऊन लागत ना. हो संध्याकाळी
संध्याकाळी कुठे जाणार?
असंच गावात
किती पैसे आहेत तुझ्याकडे? मला पैसे लागणार आहेत थोडेफार.
पैसे तर आता पेमेंट पगारा मधून थोडेसे उरले. एक हजार हम्म.
मला वीस एक हजार लागणार आहेत ना.
एवढे वीस हजार आम्ही कमवत नाही ना.
अरे बाप रे.
हम्म.
मग कमवत नाही पण मग जमा तर केले असतील ना
नाही नाही एवढे नाही जमा झाले.
हम्म. बघ ना मग तुझे मित्र मैत्रिणी कोणाकडे असतील तर.
मझ मित्र मैत्रीनां जवळ मी माग मागत नाही.
तुझ्या आईकडनं माग न तुझी आई आहे ना नोकरीला.
माझी मम्मी नोकरीला आहे पण ती काहीच ठेवत नाही काहीच जमा करत नाही.
नाही जमा करत.
हम् हम. कडे इकडं देऊन देते. इकड देऊन देते तिकड देऊन देते इकडे लावून देते तिकडें लावून देते.
इकडे तिकडे म्हणजे कुठे?
कीराणा करते घ घराच लोन हफ्ते.
तुझा पगार तर वाढला असेल ना आता.
नाही नाही कशाला वाढणार माझा फक्का पगारच वाढत नाही आमचा.
मग तुम्ही बोलत नाही का?
बोल बोलतो आम्ही. का आणि काय करत ते.
नाही करत.
हम् हम.
मग काय तुम्हाला तेवढंच पगार राहायचं मग दुसऱ्याकडे बघा ना नोकरी.
हम्म बघू दुसर्यांन कडे अजून चालतंय चालू दे.
दुसऱ्याकडे प्रयत्न करत राहायचा.
प्रयत्न करून बी का यश भेटत, सगळीकडे धावपळचं. काम असत इथं थोडस कमी असतो.
पण मग तेच ना पगार फार कमी आहे, उपयोग नाही ना. कमी काम असं, कुठे कमी तुम्ही तर तू तर किती धावपळ करते त्यात पण, अजून तुला सुट्टी पण नसते. प्रत्येक ठिकाणी तर महिन्याला एक एक सुट्टी दोन दोन सुट्टी अशा असतात, मला तर त्या पण नसतात.
आम्हाला असता पण असता पण, मग ते कसं घ्यावा न लागत काही ना काही काम येऊन जातो म्हणून.
तसं थोडीचं असतं.
ह ह ह.
हा.
ह ह.
अजून काय चाललंय मग?
काय नाही, तुमचा अभ्यास कसा झालाय?
आमचा अभ्यास एकच -एकच नंबर झाला.
हो का, उद्या पेपर मध्ये पासचं होऊन या बरं.
हो, उद्या पेपर मध्ये पासच होवून येवो आम्ही. बस नाही पास झालो तर, तिथेच बसून राहू.
तिथं बसून राहायचं यायचं नाही, त्यांना सांगायचं त्यांना सांगायचं आम्हाला पास करा तरच, आम्ही जाऊ नाही तर नाही जाणार आम्ही.
हो.
ह ह.
तेच आमरण तिथेच आमरण उपोषण करू आम्ही.
उपोषण करणार.
ह.
तुमच्या कार्यालयाचे काम कसे चालूयं?
आमचं कार्यालयाचं काम चालू आहे मस्त. काय अडचण नाही, करत राहतो आम्ही आमचे काम.
तुम्ही तर, फिरायला जाणार होते ना.
संध्याकाळी जाऊन आता ऊन आहे ना, आम्ही पण.
नाही हो, ते इथलं नाही दूरचं शिर्डीचं.
शिर्डीचं
ह ह.
शिर्डीला पाऊस जास्तयं त्याच्यामुळे गेलो नाही, आम्ही.
शिर्डीला ऊन जास्तयं म्हणून नाही, वॉटरपार्क ला जायचं होत ना तुम्हाला.
मग तेच म्हणतोय ना, वॉटर पार्कला ऊन जास्तयं त्याच्या मुळे नाही गेलो, वॉटर पार्कला ऊन जास्त तयं म्हणजे पाणी गरम होईल, पाणी गरम होईल म्हणजे चटके लागतील चटके लागतील म्हणजे मग त्रास होईल. त्रास झाला म्हणजे मग एक तर आजारी पडायचं काम आजारी पडलो तर मग दवाखान्यात जा दवाखान्यात गेलो का मग, पैसे पाहिजे मग पैसे साठी गांधी बा पुन्हा बोलवा गांधी बाब ओ साठी काम करा, आणि काम करण्यासाठी व्यवस्थित राहा. सुदृढ राहा, अण त्याच्यासाठी वॉटर पार्कला जाऊ नका.
ते ना त्या त्यापेक्षा जायचंच नाही, आजारी पडायचंच नाही.
हो हो, म्हणून नाही गेलो. असं असतं.
चालेल म तबेतिची अशिच काळजी घेत रहा.
चालेल ठीके मला पण झोप येते आता मला झोपावं असं वाटतंय रोज तर ड्यु टी करून करून थकतो झो पहिल्यांदा मी पण आज सुट्टी आहे रविवारची.
हो झोपून घ्या आज मस्त झोपा झोप येईल मग सुट्टीची.
फक्त बस गरम नको व्हायला पाहिजे गरम झालं का मग झोप सगळी उडून जाते.
लवकर झोपून घ्या म्हणजे लवकर झोपलं ना मग बर झोप लागते कारण की दु भरून तीन वाजे नंतर मग चांगलं गरम व्हाय जाते.
हा.
चालेल मग झोपून घ्या बर.